हॅलो.
हॅलो.
बोल
हॅलो गुंड आफ्टरनूंन
गुंड आफ्टरनूंन
हम्मं कायं करतें
अ गहू साफ करायच चालेल दळणा साठी.
''हं ''हं'' काय गहू कसे आहेत तुमच्याकडे आता.
गह असे घेईल तसे आहेत क्वालिटी वाईज. चाळीस रुपये पंचेचाळीस पन्नास.
ह ह,
साठ म्हणजे जे क्वालिटी आहे तसे आहेत गहू.
तुमच्याकडे हो जेवण वगैरे झालं. जेवण वगैरे आवरून सगळी कामवरून. हम त्याला स्टडीला थोडं बसवलंय. आणि मी दळन करते.
माझं पण सगळं आवरडलंय आता कंटाळ आलाय पण आता थोडासा. आराम करायचं आहे.
हम हम, माझे पण काम आवरलेत सगळी सकाळपासून. आता दळनच करायचं बाकी होत. ह पण कंटा आलाय काल बाहेर गेलेलो फिरायला थोडं.
कुठे गेल्लात.
अ काल मुंबईला गेलेलो.
हम्म हम्म हम्म.
हम्म तिकडे सिद्धिविनायक मंदिर नंतर मरीन रॉय.
पाऊस होता का मा तिकडे.
नाही ठाण्यामध्ये पाऊस आहे तिकडे नाहीये पाऊस मुंबईला काल पाऊस नव्हता.
नाही पाऊस असला की मग ते मरीन ड्राईव्ह ला जास्त करून जाऊ देत नाहीत ना तिकडे पुढे.
हो नाहीच जाऊन देत. पाऊस असल की नाहीत जाऊन देत. पण आता कसं काल पाऊस पण नव्हता. आणि आता ह्या आठवड्यात पाऊस थांबलायचा आहे ना.
नाही इथे आहे आमच्याकडे पाऊस म्हणजे काल आ ''--'' आता दोन दिवस आम्ही नव्हतो तर माहत नाही. पण आज तर पाऊस आहे सकाळपासून.
ह, नाही इथे ठाण्यामध्ये पण पाऊस अ होता काल होता आम्ही जाताना रेनकोट. वगैरे घालून गेलेलो. पण ठाण्यातून बाहेर जस पडल तस हायवेला अजिबात पाऊस नव्हता. आम्ही येईपर्यंत काही पाऊस नव्हता संध्याकाळी आलो. परत सकाळी गेलेलो. सिद्धिविनायक मंदिरात तर काल संडे मुळे एवढी गर्दी आम्ही. बरोबर अडीच तास लाईनला उभे होतो.
तुम्ही अडीच तास लाईनला आम्ही अडीच तास ट्रॅफिकमध्ये.
कुठे.
पुण्यामध्ये येताना. पूण. अ नदीपासून ट्राफिक होतं नवले ब्रिज सोडेपर्यंत. फक्त दीड किलोमीटर ट्रॅफिक बट त्यात अडीच तास गेले. म्हणजे दीड किलोमीटरच अंतर ते-
हां.
तेवढ्या अंतरावर- गाडी नुसती मुंगीच्या पावलाने चालत होती. आणि तेवढा वेळ आम्ही. ट्रफ हां सण- हा. संडे मुळच लोक बाहेर फिराय पडलेली. कोणता- आता आमच्यासारखीच. आम्ही कशे गावी- गेलो घरी भेटायला. तसच काही गावी जाणारी भेटायला- मला असंच वाटत होतं की असं उतरावं आणि सगळ्यांना विचाराव तुम्ही कुठ? कुठे गेलेला एवढ्या? सगळे कुठे नक्की गेलेलात? कशाला बाहेर पडलेलात नक्की? एवढ्या गाड्या, एवढ्या गाड्या, म्हणलं एवढ्या गाड्या कुठून आल्या?
हम् हम हम.
मग? असं त्यांना नक्की- काय तुम्ही नक्की कुठे फिरायला गेलेलात? का कुठे भेटायला गेलेलात? का काही सण आहे म्हणून बाहेर पडलाहेत आज? म्हणजे आमच्यासारखंच कोणी-
हम् हम.
हं. मग ट्रॅफिक मध्ये कसा कंटाळा येतो ना?
तेच ना.
ह
म काल तिकडे पाय उभा राहून राहून राहून अक्षरशः पाय एवढे दुकायला लागलेले- असं झालेलं की कधी एकदा दर्शन होतं आणि आम्ही खूप- म्हणजे मोस्टली एक महिन्या म्हणजे महिन्यातून एकदा तरी आम्ही जायचोच. पण आता ना ह्या मुलाच्या स्कूलमुळे, ह्याच्यामुळे त्या- म्हणजे जायलाच नाही झाल. आम्ही सहा महिने झाले गेलोच नव्हतो. तर म्हटलं तर एवढ्या दिवसा- नंतर गेलोय तर- म्हणजे दर्शन असं घेऊया. तसं दर्शन आहे ना व्ही आय पी पास काढा. मग दीड हजार रुपये भरा. मग ते साधी एक लाईन कुठली असते. तिथे शंभर रुपये भरा पर पर्सन तिथे लाईनला. मग तसं काय आहे ते - पैसे भरून द-
मग काय उपयोग ते पैसे भरून दर्शन घेऊन.
हम्. मग त्याच्यापेक्षा यांना म्हणलं लाईनलाच उभे राहू. मग त- त लाईनला उभं राहिलो. तर बरोबर अडीच तास लाईनला, पण दर्शन छान झालं. मग दर्शन झालं. तिथून बाहेर पडलो. ब्रेकफास्ट वगैरे केला. आणि मग तिथून मग महालक्ष्मी मंदिर आहे जवळच. मग महालक्ष्मी मंदिरमध्ये काही एवढी गर्दी नव्हती. तिथे अर्धा तास फक्त लाईनला उभं राहिलो. मग तिथेच पाठीमागे समुद्र आहे. मग ते काही समुद्राच्या तिथे आतमध्ये नाही जाऊ देत. लांबूनच फक्त. मग तिथे एक क्लायमेट पण छान होत. तरं असं ऊंन नाहीं आभांळ वगैरें आहे नां
हम्मं
त्यांच्यामुळे क्लांयमेट छान होतं मंग ते बसलो मंग तिकडे चं
जाऊं देतं नाहींत नां आंता ह्यां दिवसांमध्ये तिकडे
नाहीं नाहीं जाऊं देतं नाहीं समुद्रांच्या बाजूंला आंता लांबूनचं उभं राहूंन असं बसूंन वगैरें कायं असेल ते हो
पाण्यांच्या ठिकाणीं भिकीच नां कधीं भरती येईल आणि पाऊस जरं खूंप असेल तरं येतेचं नां
हो पाऊस खूंप असेलं किंवा मंग आंली भरती वगैरें तरं त्यांच्यामुळे
तुं लांटा कशायां दिसतांत एकदंम डेंजर त्यांच्या
हो ते आंता तुम्हीं गेट ऑफ इंडियाला कधीं गेलां की नाहीं माहित नाहीं
जरां पाणी वाढलं नां तरं मंग ते पाणी नां बाहेर येतं असतां आम्हीं बघितलंय ते आम्हीं एकदां गेले होलो गेटवे ऑफ इंडियांला पावसांत त्यांला झांले चार पांच वर्ष झालीं आणि पाऊस पडूंन गेलेलां पावसाचेच दिवसं होते पणं पाऊस ज्यां दिवशी आम्हीं गेलो त्यां दिवशी पाऊस नव्हतां पणं ते हे झालेलं भरती आलेल त्यांच्यामुळे नां समुद्रांच्या लांटा आंता म्हणजे रस्त्या वरती त्यांचं पाणी येतं होतं लाटांचं समुंद्र खवळलेला जोर जोरातं त्यां लाटांचा आवांज
आवांज पणं
हम्मं
एकदंम पूर्ण रोड वरं नं मगं तेंव्हा गाड्यां पणं बंद कां
अं कायं झालं
मंग गाड्यां पणं बंद असतांत कां तेंव्हा
नाहीं नाहीं नाहीं गाड्यां वगैरें कायं बंद नसतांत गांडी फक्तं लांटा बाहेर येतांत रस्त्यांवरती असं
मंग ते बिजली जातं असतील नां लोक
हां लोकं बिजली जातांत येतां जातं मंग
हम्मं
हम्मं ते कांहीं आंता लांट कधीं पटकन येईल हे माहित पणं नाहीं होतं नां आलेली पणं हां आम्हीं पणं कांल गेलो मंग मरीन रायंला कांहीं वरतीचिथ थोडां वेळं बसांयला तिथे पणं बसवूंन देतं नाहीतं पहिलं कसं होतं आंता पूर्णचं बंद केलंय मंग ते लांबूनचं तिथंच गाडंच्या तिथेचं उभं राहायचं आंतमध्यें बसूंन देतं नाहीं आंतमध्यें मरिंडायंला कसं बसायंला आहे
हां हां
मणं तिथे बसूंन नाहीं येते आंता पावसांमुळे
बरोबर नां ते पाणी वाढतं त्यांच्यामुळेचं बसूंन देतं नसतील बाकी कायं कारणं नसते
हो लोक कसे पाय तिकडे सोडून खाली वगैरे बसतात कसे पण मग मस ते करतात मुलं, मुली असतात तर त्याच्यामुळे मग ते हे करून देत नाहीत कंटिन्यू पोलीस असतात तिथे
हा, हा, हां
हम्म असं माहित आहे ना म्हणजे पाच, पाच मिनिटाच्या अंतरावर म्हटलं तरी चालेल की पोलिस उभे असतात
मी पण ऐकलंय गेटवे ऑफ इंडिया छान आहे बघायला पण नाही कधी आम्ही बघित नाही गेलो
नाही गेट व ऑफ इंडिया पण छान आहे तिकडे ऍक्च्युली काय गेटवे ऑफ इंडिया मध्ये बोटीतीन बोटी थून जायचं आहे पलीकडे तिथे एक बेट आहे
हा, हा, हा
ते फिरण्या तिथं पण आतमध्ये फिरण्यासारखं आहे मग म्हणजे मी पण तिकडे अजून कधी गेलीली नाही ती त आतमध्ये बोट तिथून मी पण नाही कधी गेले अजून पण सगळे म्हणतात आता ऐकून आहे की बोटीतून जायचं आणि मग ते फिरण्यासारखं असं बोटीमध्ये म्हणजे प्रवा म्हणजे माही ना बोटींचा राऊंड आसतो तिथे मारायला तसा तो राऊंड पण मारलाय समुद्रामध्ये पण तिकडे ते पली हा बोटीतून राऊंड फक्त मारला पण तिकडे आम्ही पलीकडे गेलो बोटीत इथून जायचं म तिथे त्यांचा टाइम काहीतरी असतो सकाळी बारा वाजेपर्यंत ते लोक तिकीट देतात आणि त्याच्यानंतर ते चार च टाइम चार नंतर त्या लोकांना परत घेऊन यायचं तिकडून ते त्यांचं ठरलेलंच असतं तिकीट आहे तिथे
हा, हा, हां
पर्सन काहीतरी थ्री हंड्रेड तिकीट आहे तिथे म तिथं निहू
म्हणजे त्या लोकांना तिकडे नेऊन सोडलं
हा
कि परत त्यांना आ चार वाजता परत इकडे घेऊन यायचं जेवढा टाइम तिथं ते फिरू शक
हा फिरण्यासारखं आहे तिथे म्हणतात आतमध्ये त्या बेटामध्ये हा
चांगलं आहे ना म जायला पाहिजे अशा ठिकाणी कधीतरी आपण पण जे वेगळ कायतरी
म गावाला काय केली मज्जा?
गावाला काय नाही गावी दोन दिवस मज्जा पाऊस होता थोडासा जास्त काय नव्हता पण थोडा, थोडा येत होता
हम्
आम्ही काय भेटलो फक्त सगळ्यांना मुलं खुश गावी गेल्यावर आजी, बाबांना भेटले हे ते
हम्म्
मस्त काय, काय थोडस खायला बनवलं लाडू वगैरे घेऊन आलो
हम्म, हम्म ह कशा कशाचे लाडू बनवले
लाडू रव्याचे, बेसनचे, परत ते डिंकाचे डिंकाचे लाडू आसता ते बन लावले. आणि घेवून आलो म बराबर.
हम्, ह.
मुलांना आता, तेवढंच बरं पडतं ना. स्कूल मधून आल्यानंतर. संध्याकाळी खायला द्यायला. पावसाळ्यात कुठं बाहेर खेळत, जात नाहीत. मग घरी बसून, आपलं खेळत काय कॅरम खेळ, काय खेळ. ते खेळता - खेळता. आपलं त्यांना, खायला पण पाहिजे असतं.
हम्.
म ते देता येत तेवढं. चला, हा खावा एखादा लाडू. आणि पौष्टिक पण थोडसं. त्याच्यामध्ये, क ड्राय फ्रूट्स टाकलेले. आणि मेन, डिंकाचा लाडू तर पौष्टिकच.
हो. कसे बनवले, डिंकाचे लाडू?
ख- खारीक, खोबरं त्याच्यामध्ये काजू, बदाम. सगळ्या गुळामध्ये बनवलेत. गुळामध्ये बनवलेत. तूप- तूप तर वापरायलाच लागतं. कारण जेवढा, म्हणजे एक किलो ते ते अं खोबरं घेतलं. एक किलो खारीक घेतली की, एक किलो तूप घ्यायला लागतोच, त्याला.
हा, हा, हा.
हा.
छान झालेत, पण. मस्त. माझ्या मुलांनी आज सकाळीस खाल्ला. जातानी ट्युशनला.
हम्, हम. नाही पाऊसय ते, बाहेरचं पण काय असं द्यायला, पण नको वाटतं ना मुलांना. तेलकट आणि तो स्मेल कसा, वेगळाच येतो. त्या ह्याचा
ते घरी, म्हणून तर हे घरी बनवलेलं, चांगलं.
तेच, ना.
घरी बनवलेलेस सगळे पदार्थ चांगले. आत्ता पावसाळ्यात.
हो.